परत परत फित दा मिनटं
हॅलो हं
पण झाला ना कट बी झाला ना तर फक्त करत आहे तू तुझे दहा मिनिट झाल ना भरपूर होऊन जाईल
हा का मला तर आलंय आता काहीतरी हा ते अ त्या दिवशी त्यांनी सामान आणलं होतं ना म्हणजे गण आणि ते बारा तेराशे रुपयाला जात
ह का
हा ग्लुगन ग्लू ग्लुगन त्याच हम्
आणि विकतात कि तिला
आता ती आता हे बघ आता गावाकडे नि एवढं महाग घेणार आता आई आप्पांनी छोट्या छोट्या रांगोळ्या बनवल्यात ना त त्यांनी ते पाचशे पाचशे रुपयाला विकल्या आता योग्यता ताईनी स्टेटसला हा दोन विकले त्यांनी स्टेटसला एक रांगोळी ठेवलेली बघ
हम्म
रांगोळ योगिताताई च्या टेटस ती त्या देणार आहे सातशे रुपयाला
अच्छा
हम्म सातशे पन्नास रुपये किंमत सांगणारे आणि ती सातशे रुपयाला आता नंतर लक्ष्मीचे पावलं दोनशे रुपयाला हम् त्याच्यानंतर परत आता अ आई आप्पांनी मोराची पण एक रांगोळी बनवलेली त्याच्यानंतर आज शंकरजी अर्धनारी शंकर ये ना का अर्धनारे अर्धनारेश्वर बनवत होते ते हम्म असं. मग भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईन बनवताय.
पेंटिंग नाही करायची त्याला. पेंटिंग म्हणजे फक्त पेन्सिलने ती एक रांगोळी काढायची आणि तिला आहे ना अप पेंटिंग आप्पा काढत आहे. इकडे योगिता ताई काढत आहे.
बर.